ये ये.
हा हा. चालेल चालेल. बोलूया कुठल्या विषयावर बोलायच ताई?
अ.
तुम्हाला कुठल्या विषयावर बोलायला आवडेल, नाही मला चालेल काही, तुम्हाला कुठल्या विषयावर बोलायला आवडेल?
बालपणावर बोलायचं.?
हो चालेल.
चालेल, चालेल, कशे आहात मग तुम्ही? मजेत ना?
मजेत आहे, मजेत आहे. जेवण वगैरे झालं, आता आरामातंला फोन करूया.
हो आमचं पण आता जेवण वगैरे झालं. पाऊस पण चालू आहे आमच्याकड पाऊस पडल्यानंतर
तरच प्रॉब्लेम झालाय पावसाचाच प्रॉब्लेम येतोय ना. पावसामुळे थोडे कॉलकट होतात ना नेटवर्क नाही पावसाच्या काय पाऊस दधाबी जायला पाऊस पडला की चाल आणि तुम्ही कधी गारांचा पाऊस बघितला.
हो हो खूप म्हणजे तेच पाऊस झाल्यानंतर आज पहिले ते आमच्याकड पाऊस झाल्यावर लहानपणीची आठवण आली आम्हाला जेव्हा पाऊस पडायच तेव्हा पूर्ण पावसामध्ये फिरायचो. हो निस्ती मजा घ आणि पहिले ते गारा पडल्या का ते एवढ्या मोठ्या मोठ्या
मग ते गारा पडायचे आणि ते वाटी घेऊन जायचं ओ. चाईला गारांचा पाऊस बडाय पण हलदी गारांचा पाऊस क्वचित पडतो एवढा नाही.
नाही खूप आणि पहिल्या गारा खूप मोठ्या असायच्या आता आत्ता गारांचा पाऊस पडला होता एवढ्याशा एवढ्याशा गार. पहिल्या म्हणजे मी स्वतः बघित. का ती गार डायरेक्ट मोठे मोठे असे ओढल्या गारावर डायरेक्ट काही काही वेळेस मोठा बर्फ राहतो तेवढी सुद्धा गार आम्ही उचललेली. अशा उचलून उचलून आणायचं असं एकदम मस्त किंवा वडल्या गार राहायच्या आता तसं. नाही प लहानपणी म्हणजे ते पाऊस पडल्यावर त पहिले ती पाऊस पडला त्याच्यात ते नाचणं.
नाचणं हो चखलात लळणं आणि आम्ही तर म्हणजे पाऊस प पहिला पडला शाळेत जायला लागलं ना की छत्री असायची पण ती छत्री आहे ना. त छत्री बंद असायची आणि हा छत्री बंद म्हणजे मु एकदम बंद करायचो आम्ही आणि पुस्तकांसाठी काय करायच एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची. मग ती पुस्तक सग प्ज पुस्तकया भिजायला. म्हणून आणि मग ती छत्री बंदच करून मग घरी भिजत भिजत. यच मग घरी थोडा रडा मिळायचा आई बोलाची छत्री होती ना नाही ते अस झालं. तसं झालं म्हणजे त्या आणि प्रत्येक पावसाचे जिथे टपकं असतं ना तिथे मी पाय मारणारच.
हा कुठे पण असू दे ते छोट्या छोट्या डप्क्यात प्रत्येक ठिकाणी पाय लावून जायचं. कुठे बेडूक दिस
ते आणि तेडायला मज्जा वाटायची तेखी ज ्या मारा त्याच्यात सगळ च
हा उड्या मारायचा पावसाचा आवाज आला किती आणि मग किती? म्हणजे अगदी पाच दहा मिनिटाचा रस्ता असता ना शाळेचा
होत ना. ह आवाज का ते
हो येतो येतेय बोला. हा त्या मध्येच थोडंस कट होत हा बोला तुम्ही ठेवू नका हो येतो येते. हो येतोय आवाज बोला.
हॅलो चाल हॅलो. प्रॉब्लेम य हॅलो. हा हॅलो- हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!